हॅलो.
हा आवाज येतोय ना?
हो हो येतोन बला.
काय तुले आवरलं चहा वैगरे?
हो झाला कि तुमचा?
आमचा पण झाला म्हणजे मी काय घेतला नाही बाकीच्यांचा झाला‌.
हा हा तुम्ही घेत नाही ना.
हो..
हम्म, हम्म.
हम्म.
आधी पसूनच घेत नाही का आत्ता बंद केलं?
आधीपासूनच घे कधी घ्यायचं कधी नाही असं होत. आता पण आता प्रेग्नेन्सी नंतर तो बंदच झाला जळजळत होत ना भरपूर मला.
हो, हो.
त्यामुळे सकाळीच पहिलाच घेत होते सकाळचा तेवढा परत घेतच नव्हती.
अच्छा हा.
हम्म म आता ते बंदच केलाय. सकाळचा पण बिगर घेते मी बिन साखरेचा.
होय, हा, ह.
बरं आहे काय मुलगा तुमचं?
हो आहे आता जरा जरा
हा.
हम्म.
आणि काय?
काय ना तुमचं?
मण चालू आहे संध्याकाळ चे पक्षी, शेंगदाने भाजावे लागेल जरा
हा हा
नॉन व्हेज खाताय का तुम्ही?
हो खातो की.
हा विचारलं
तुम्ही?
मी पण खाते. पहिलं खात नव्हती. नंतर चालू केलं.
आम्ही खात तस. पन् आता पहिल्यासारखं जास्त नाही असं खाऊ असं वगैरे वाटत
आता सगळं हेच केल.
हो.
खाऊ का नको असं होतय.
होतय हा.
हम्म.
आणि, स्वयंपाकाची तयारी चालू आहे आता हळूहळू एक एक
हम्म.
हम्म हो हो तेच कस असत जरा उशराच बसतात ना जेवायला ते
होय पण मुलांना लागते ना लवकर
हो मुल खातात मुलांना या टायमिंगला काही स्नॅक्स बिक्स तो आम्ही परत मग अह जेवणाच्या वेळेस मग जेवतात सगळ्यांसोबत बसूनच जेवतात ना ते पण
हा काय देताय यावेळेला दूध
हा दूध बिस्किट किंवा चॉकोज नाही तर त्यांना असं थालीपीठ वगैरे करून देतो.
हा हा.
हम्म. त्यांची काही फरमाइश असेल ते, जास्त नाय मागतात खरं जास्त देत नाही त्रास होतो ना त्यांनी त्यांना
होय पचन होत नाही आणि नंतर मैद्याच असते ना आमच पण सारखं बिस्किटच मागतोय म्हणून त्याला गव्हाचे करुन आणल्यात
होय.
हम्म.
आमच्या सासूबाई पण हा आमच्या सासूबाईंनी पन एकदा नाचनीचे आणले होते. ते आमच्या जावेचा मोठा मुलगा त्याला आवडतात ना बिस्किट त्याच्या मुळे नाचणीचे वगैरे असं करून आणत्यात
हा आमच्या आमच्यात न्हांणलेले नाचणीच न ते पुन्हा हे करून आणले तयार म्हणजे गव्हाच्या पिठाच म त्या लई एवढं देत नाही कधी कधी देतोय कधी कधी नाही असं करायला आता पहिला पहिल्या सारखंच मागायच म आता तेम देऊ नका म्हणल्यात सगळे म्हणल्यावर एक अडचन बंद केली फीडिंग बंद केलय होय फिडिंग बंद केल्यापासून त सारखंच मागालता
हा हा तरी आता फेडिंग नसल ना तो करत
आता नाही करत आता बंद केले थोड्या दिवसापूर्वी महिना दीड महिना झाला असेल ह्
हमम्म कस आमच्या मुलांना दूध दही वगैरे अस आवडत जास्त अंडे वगैरे म्हणजे आहेत तस हेल्दी फूडच आवडतात. हम
हम्म मग आमच पण आता पहिलं खात नव्हत अंडी आता मागतोय अंडी आणाय का नाही म्हणून पहिला खात नव्हता मग मी अस जो एकदम बारीक कुस करून भातात कुस करून वगैरे चचाारवत होते त्याला
हा हा
मग आता जर देते ऑमलेट चपाती आणि अंडी
खाते आमचीत पण आता
खाते हम्म
कस भूक लागेल तस मागतातच म्हणजे दे हे दे थोडासा भात दे अस असत त्यांच चालू सारखं
खेळतात ना आता हा खेळतात त्यामुळे भूक लागते
पण भारी वाटत नाहीतर एक एक मुलांना कस असं माग लागून लागून खायला वगैरे लावाय लागत
हो हे असलं की नाही भूक असली की खातय पटपट आणि मग काय मध्ये आधी खाल्लेलं असतय पर त्याच्या टायमिंगला जेवायच्या वेळेला लय मागं लागायला लागते सारखं जरा मोबाईल लावून खायला घालायचं जरा बाहेर नेऊन खायला घालायचं
हो हो तसच माझ माझ मुलगा का नाय असं ड्रेस ला ओढवून नेतो किचन मध्ये मम्मी चल की भूक लागली चपाती दे डाळ दे असं करत
हो
हम तो मागतो म्हणून जास्त कमी मा हम्म
काय म्हणला
मी असं जास्त म्हणजे त्याच्या माग लागत नाही तोच येतो भूक लागेल तेव्हा येतो माझ्या पाशी मला हे दे ते दे दिवसातून असत त्याच सारखं खर तत्याच होत नाही जास्त म्हणजे तब्येत अशी जास्त नाही त्याची
माझ्या पण बाळाची तब्येत म्हणजे मम् हे नाही आहे ऍक्टिव्ह असल्यामुळे बारीकच आहे म्हणजे पळाईच नुसता आता एका जागेला बसायचंच नाही झोपलं की तेवढंच शांत
हो तसच आमच्या इथ पण तसच आहे आणि खाण्यापिण्या सगळ व्यवस्थित असून सुद्धा अस हे तब्येत एवढे नाही तर मग स्कूल मध्ये मॅडम वगैरे म्हणतात काय ख नाय का त्यांना सांगतेय खातो पितो व्यवस्थित तरी पण तसचय त्याच
होय ते एकटिव असतात ना तत्यामुळं चंचल असतात त्यामुळ असतात
हो आणि आम्ही हे पण केलं होत दवाखान्यात त्याला टॉनिक वगैरे पण त्याला सुट होत नव्हती
हा हा होतात म तर ते आता चप्पल असतात ना त्यामु ते त्याच्या वजनावर हेवत नाही
नाही ते अस कस आहे लहान म्हणजे जनमला होता ना तेव्हा दीड किलोचा होता तो
हम्म हम्म
वजन फार कमी होतं काच ठेवलं होत त्याला साथ द्यायचं
हो लवकर झाले का डिलिव्हरी मग
हा म्हणजे तस लवकर ना झालंय बरोबर झालंय पण दवाखान्यात आम्ही हॉस्पिटलमध्ये जायचो ना आहे सगळं व्यवस्थित त्या अचानकच पोटात दुखाय लागलं म्हणून सोनोग्राफी कराय गेलो ना आम्ही मग त्याच्यात समजलं असं असय मग तेव्हा जाऊन ह हम्म असं कोड पडलं बाळ वगैरे असं सांगितलं होत
हम्म हम् हम् आच्या त्या पण वजन तर एवढं नव्हतं म्हणजे दोन आठशे होते दोन किलो आठशे म्हणजे उंचीला आहे ना पप्पा सारखं का आणि बारीकच पूर्ण असं तेव्हाून जे बारीक आहे तर ते एक वर्ष होपर्यंत जरा होता गुबगुब हम्म म्हणजे तिसऱ्या महिन्यापासून जरा त्याला चाल चांगला झाला तो मग परत एक वर्ष होती ते चांगला होता परत आणि जेव्हा चालायला आणि हे करायला लागला दात यायला लागली तेव्हापासून त कारिकर दिसली मुर्ची वाढत ते त्या म अंग वाढतच नाही
वाढत नाही हो काय कस नाहीत मग
हा बोला ए कानला स्कन नाही उवडा देत पहिले मागायचे खूप ह्ट करायचे मध्ये मध्ये मग तेव्हापासग त्यांच्या पप्पांनी मोबाईल द्यायेतच बंद केला मग असं काय तर सांगून सांगून संध्या केला नाही तर खूप बघत होता मोबाईल त
हम्म मी पण याला मोबाईल सवय नव्हती ते हे झाल्यापासून मध्ये तू बरं नव्हतं त्याला जानेवारी फेब्रुवारी मध्ये एकदमच ताप या लागला पाटीतच गरम व्हायला डोकं आणि पाटच गरमवायले मग तो जेवतच नव्हता अजून दीड वर्षाचा होता.
हा हम्म.
तेव्हा थोड थोड दाखवायलाही नेलो आणि तेव्हापासून ज जे फॅन
होत आता सगळं मुलांना आहे मान्य पण त्रास होतो त्यांना खरं पण आता सगळेच मुल आता ते घरात असल्या ना सवय होतीच.
होय. मग आता बाहेर नेऊन खायलायला घालायच होतो पण बाहेर नेऊन तर कुळसं खातात तो खाली उतरणार ते ह्याच्यात हात घाल त्याच्यात हात घाल रात्रीचे तसच मग ते वर घेतल्यावरती ताट कुठे ठेवायचं त्याला खायला कसं घालायचं हा प्रश्न पडतोय.
खर खरच आणि खायला घालायचं म्हणल्यावर थोडास दाखवाय तर लागतोच त्यांना.
होय. थोडं थोडं देतस मी पण आता काय करू?
हो ते पण बघत होते आमचे पण
हम्म.
आमचे पण बघत होते.
हम्म आता जरा खेळायला बाहेर खेळायला वगैरे लागलं की बंद करेल. आणि परत मग मध्ये एकदा फिडिंग बंद केलं स ना ते बघतच खायचं
काही नाही, हो, हो.
हम्म, हम्म.
आता पण हे बाहेर खेळतात म्हणूनच जास्त मागत नाही. एक एकदा आठवण येईल तस बघु दे
ह्याच्या, ह्याच्या जवळ हे नाही आहे ना नंदेची मुलं वगैरे आली की घरात खेळतो
हा आजूबाजूला त्याच्या एवढी कोण नसेतील खेळत.
त्याच्या ह्याच्या एवढं कोण नाही आहे बाकी तिची सगळे शाळेला जातात ना मग ते म्हण खेळायला कोण नाही त्याच्यासोबत.
कोण नाही हो. एक कस हा, हो, हो, चालेल हो चालेल.
हा पटकर